आवाजच येत नव्हता काही कट झाला होता का? बंद झाला होता फोन?
हा कट झाला होता नेटवर्क?
असंय का काही खरं नाय
नेटवर्क चा प्रॉब्लेम आला असल वाटत
हा आज आमच्याकडे तर जास्त प्रॉब्लेमय जास्त अडचण येते आमच्याकडे इंटरनेटचं
हम्म
हे पाण्या पावसाचं वातावरण आहे ना त्याच्यामुळे मध्ये कट होतय मध्येच येऊन जातय
हो ना
आमच्या घर मालकला विचारायला लागेल इथं कोणत्या कंपनीचं नेटवर्क राहतं? मला बदलवायचं आहे सिम कार्ड
मला बीगं बाई माझं मोबाईल नेटवर्क नाही पकडत ना
अ माझं पण नाही पकडत तिथे आपल्या घरी पकडत जी ओच? आयडियाचं थोडंफार पण असतं आयडियाचं पण पण इथे आयड्याचं पण नसतं जीओचं पण नसतं
माझ्या इथ जि ओला बी नेटवर्क प्रॉब्लेम येतोय सध्या
हो का मग इकडे एरटेलच राहतं का काय म्हणे तसं सांगत होते. आता हा बॅलेन्स संपला ना रिचार्ज माझा मग मी पोर्ट करून घेल नंबर तोच राहतील फक्त कंपनी बदलावून घेईल मग
हम् हम
काय तर नुसती अडचण येते ना मग एक तर सगळं इकडे याकू ऱ्याला बसा नेटवर्क साठी त्या कोपऱ्याला बसा हालूच नका तिथून हालं का लगेच कॉल कट होतो.
हं हं
इंटरनेट चाललं जातं काय मं
सकाळी मीटिंग होती
हो ना काय झालं?
काय नाही तेच ते नेहमीच डब्याला हे द्या.
वेळेवर पाठवा. दोन शेंड्या भाजून पाठवा अ अजून
तेच नॉर्मली.
तेवढंच ऐकवण्यासाठी बोलवतात दुसरं काहीच नाही.
हम्म. हम्. पाऊण तास घेतले ते नी मीटिंग कोण बोलणार आहे काय नाही ना. मागच्या् वेळेस बोलले होते या वेळेस कोणीच काही बोललं नाही.
हो का काही नसतात का त्यांना कंप्लेंट वगैरे अडचणी वगैरे.
साव बद्दल विचारलं मॅडमला.
हा हा.
तर बेस्ट आहे म्हणे ती म्हणे काय अडचण नाही म्हणे तिला म्हणे. हम्म आणि ते कलेची विचारलं होत तिला.
हा हा.
हा तर ते म्हणे ती काय तीन म्हणे प्याडन म्हणे तिकडे किडे प्याडो प्याडो र होते म्हणे.
हो हा.
हा ते धरून धरून चालत होते हळूहळू चालत होते म्हणे रँग रँग नुसार चालताना ते.
हा हा.
हा हाळू हळू चालत होती. ते म्हणे त्याच्यामुळे ते बोडून म्हणे तिला ठेवायला लावलं म्हणे मी म्हणे.
हा.
आणि पटापट चालायला लावल म्हणे असं होतं म्हणे ते म्हणे हाय म्हण चांगली म्हणे ती म्हणे सांगत
हम. तू सांगितलं नाही का ते आम्हाला घरी सांगत होती मॅडमला नाही आवडलं मॅडमने तोडून टाकला सो घ्यायची होती मॅडमची मजा घ्यायची होती थोडीशी एक तर
ते रिंकू रिंकू बोलत होती ती
अ हा अ हा
हम्म हम्म चांगली दिसत ती का म्हणे ती म्ह घास बघण्या वर स्टीक वाटते म्हणे ती म्हणे डोळे जात आणले म्हणे सगळे मुल घाबरून जात असतील म्हणे असे मॅडम म्हणती म्हणे.
आ मग का त्या दिवशी विचारत साऊ बोलत होते ना मला का ग म्हटलं. जर मॅडमने नाही करून दिलं ना म्हटलं स्टार नाही दिला किंवा स्माइल नाही दिलं ना म रडायचं ना म्हटलं एक तर रडायचं म्हटल जोर जोर्याने म लगेच काय म्हणायच - - तुम्हाना नाही रडल ना म्हणे मग डायरेक्ट ना आमची मॅडम वर्गाच्या बाहेर
ते बाकी मुले ना अभ्यास वगैरे नाही करता ना तर त्याला खाली बसून देते म्हणे ती म्हणे. हम्म त्या पालकांना म थांबवलं होतं तिथं.
हो का.
हम्म.
हा.
हा आपलं सावजी का अडचण नई होती.
हा हा.
हम्मम आम्हाला काढून दिलं होतं.
बरोबर-
हम्म.
मम्मी साव लाग. नाही तिथं बापरे अभ्यास म्हणजे रडून रडून अभ्यास करून घेते त कोणाला काळजी नको. पण तिला सगळे काळजी असते हा बरोबर.
अक्षर व्यवस्थित य तिचं वाले आणि अभ्यास पूर्ण करते हो ती.
पूर्ण करते बरोबर. मग ममी तिला त्या दिवशी काय सांगत होती. अगं म्हटलं बाहेर जरी उभं केलं ना मग बाहेर फिरायचं ना अगं म्हटलं. सगळ्या वर्गामध्ये जायचं ना पण. फिरून यायच हाय मिस हॅलो मिस असं म्हणायचं. ना म्हटलं नमस्कार मी सासं बोलायचं म्हंटलं एकतर. अे सांगत होते मी तिला. नाही गो बाई म्हणे असं नाही ना म्हणे असं कसं सांगते म्हणे तू. अशी करायची तुम्हाला म म्हटलं काय म्हटलं बाहेर काढलं तर काढलं म्हटलं. काय होत त्याच्यामध्ये मजा करायची म्हंटलं एक असं होत. ते मग एक तर ते
ह.
खोटं खोठं रडायचं म्हटलं. नाही म्हणे रडलं का डायरेक्ट बाहेर काढतय म्हणे आमची मिस. आवो म्हटलं कडक ये म्हटलं तुमची मिस.
हम्म.
ह अे नाही. हम.
अरे कोणी बघितलं बोलला तिच्याशी आज.
हम्म मग.
हम्म काय अडचण नाही म्हणे तिची म्हणे. पण रिंकूलाही वाटलं की चांगली ब मॅडम अ स्ट्रिक आहे बॉ मॅडम.
हा बरोबर ना मग काय तर. मग काही काही लाडून लाडून मग लक्ष नाही देतात. बरोबर. आणि विचारूनच घ्यायचं जरी काही अडचण नाही राहिल्या तरी विचारून घ्यायचं म तिच्याडन काय चुक य का आमच्याकडं काय चुकतंय का आजही बोलायच थोडस त्यांच्याकडनं चुकलं का त्यांना पण थोडंस हसून हसून बोलून घयं काढून घ्यायचं.
अरे इला भी ना शनिवारी सुट्टी राहते. ते आणि शनिवारी त्यांना त्यांना बिसट्ट राहते.
बरोबर.
मध्ये काय अडचण आली बिली तर कसं लेडीज बोलते थोडं व्यवस्थित वाटत. आता म्हाला व्यवस्थित ब येत नाही लेडीज सोबत.
हा.
त्याच्यामुळे मी बोलू नाही शकत तिला जर सुट्टी राहिली सी आठा दिवस तिला घेऊन गेलो असतो. चल बो जाऊ हा शाळेत जाऊ मॅडमांना भेटून येऊ. त्यांनी आज मी तसं सांगितलं होतं की तुम्हाला काय अडचण असेल तर सुट्टी झाल्यावर मॅडमांना भेटून घेत जा दोन चार शब्द बोलून घेत जा.
बरोबर आहे तर आणि त्यांचं पण असं ना नेहमी त्यांच्या असं पण नेहमिकांनी व्हॉट्सअपला मेसेज वगैरे येतच राहतात. त्यामुळे त्यांच का अडचण आहे आपल्या विशुदादाची अडचण आहे. विशुदादाची अशी अडचण आहे विशु दादाला ते घरचा अभ्यासच देत नाही.
विषूच्या साडेत बी गेलोतो हल.
हा.
पण ती मॅडम चालली गेली होती तिकडं.
हो मी तर म्हणते ती आता तर डायरेक्ट त्यांच्या मुख्याध्यापक जे आहेत त्यांनाच भेटायचं एकतर
हम्म तेवशी सांगत मुक्येत आहे बा आपला तो बिचनून गेला म्हणे.
बदलूून का सा नाही मोड. तून बदलले का नियम पण बदलतात ना मग थोडस वागणूक पण बदलते त्यांची एकतर कडक येतात मग कधी कधी मग त्यांना असं सांगितलंन थोडसं कडक वागतात मग ते बाकीच्या लोकांसोबत
हा कडे काय म्हणे तोबी म्हणे आता बघवत काय काय?
कारण की काही त्याचं त्या दिवशी पण मी नाही का दोन तीन वेळेस एक तर होती तर त्याचं वही चेक केली एक पण वही मध्ये त्याचा एक तर घरचा अभ्यास दिलेला नाही त्यांनी एक तर मग कसं एक ात पहि पण होती. हा सावला दोन पेज दोन पेज दोन पेज असतच. तेरा
हम्म नाही ते चेक चेक बी लगेच होऊन जातो तो म अभ्यास आणि त्याच्यानंतर टिकमार बी करून देतात. तेच माचा सिमबॉल जसा अभ्यास राहिला तस सिमबॉल देतात ते
हा ते त्यांच्या या याच्यामध्ये लिहून देतात साऊच्या वहीमध्ये कि या या तारखेचा हा. घरचा अभ्यास दिलेला आहे असं त्या त्या तारखेचा हा घरचा अभ्यास दिलेलं आहे असं तसं विषूच काहीच नसतं.
ना ना.
मग विशच नाही तर एका दिवशी मलाच अजून झपून यावं लागेल एक तर
हम्म.
त्या विषयला विचारलं का मग विषय आगोपना करतो. अभ्यास नसला का मग नाही ग मला अभ्यास नाहीे. मला अभ्यासच दिला आणि डायरेक्ट हातवरती करून देत.
मला भिडा नाही सांगत तो आणि रात्री बरोबर बसतो अभ्यासला त्याच्या मम्मी जवळ
मग त्याच्या आई ते करून घेते ना त्याच्याकडन म्हणजे अभ्यास नसतो पण ती मुद्दा म्हणून त्याला ल्यायला लावते मग तर असं असतं ते कर लिहून घे मग एक तर करून घे. असं करतो. त्याला पण तिरिंकूची सवय होऊन गेलेली अभ्यासाची असं नाही की जला बसवताून बसू आता स कस स्वतः बसून घेते आहे अभ्यास मला लिहायच मी पूर्ण करून घेते तसं विष्च नाहीे.
आज सकाळी ब आपलं रिंकूची सुट्टणी होते आज आणि आपलं होतो आपलं एक एक दीड वाजेपर्यंत घरी होतो.
हम.
दोघं नवई आपलं रायटिंग बुक बसवलं होत मी
हा हा.
हम् दोघां दोघ बसले होते मग दोन्ही राातकर
बरोबर. आणि विशूचं तर अक्षर जास्त खराब आहे त्याला तर जास्त करायला लाला पाहिजे लेखन
त्याला म्हणत तू मराठी दर र मराठी दर मराठी वाली बुकधली पप्पा म्हणे.
त्याच एक कुठलं तरी पुस्तक ने ममी आलं होत ना.
हा ते गेलोतो सकाळी चेक करायला तिकडे ब पण दुकान बंद होत. तर आम्ही लवकर गेलोतो ना तर दहा वाजेला गेलो होतो आम्ही तिथं वाटत. दुकानावर बंद होते ते दुकान नाही तर घेऊन आलो असतो आजच.
हा. ते अकरा साडे अकरा. बाराला उघडत असतील ते.
ह
बघू नईत. उद्या बिद्या जावं लागेल.
हम हा. तू तिकडून एकदा कॉल कर बरं मला. मी फोन ठेवते्. इकड.
लगेच. पूर्ण बि नाही होऊ दे.
नाही नाही. कूकर त खरीच
हा चालेल.
ह
ह